सुब सांय का झालं चहा, पाणी
मी चहा घेत नाही हो.
नाही गेत बर.
् मी पण मस्त आहे बघा चालू आहे स्वयंपाकाची
स्वयंपाक नाही आता आमचा स सातच्या नंतर
बरं बरं आमचा अर्धा बनला अर्धा बनवायचाय. म्हणटलं पोरांचा सिलेबस किती म्हणजे अ मष्ट्र आलाय आता.
हो ना खूप हार्ड निघाले आजकाल आ. उघड आहे सगळं.
नाही खूपच जास्त अवघड म्हणजे जे आपल्याला दहावी ला होत ते पोरांना त चौथी ला आल्या.
हो ना हो ना.
आणि ज आपल्याला तिसरी चौथीला होत ती पोराना नर्सरीला न
येल ग हो ना हो ना आणि मुलांना म्हणजे कस कॉमपिटिशन पण वाढले ना. त्याच्यामुळ सिलेबस हार्ड होईलय.
खूपच जास्त कॉम्पिटिशन झाले काय कामाचं आहे का सांगा बरं.
नाही ना आणि त्याच्यामध्ये आपल्याला पण म्हणजे मुलं काय शिकतात हे आपल्याला पण कळावं लागेल ना. आपण आपल्याला कळतं का ते जास्त नाही कळत.
शिकवायच म्हटलं तर आदल्या दिवशी रात्री बसून आपल्याला अभ्यास करावा लागतो आधी
आपल्याला सगळं रीडिंग करून वाचून आपल्याला लक्षात येते का बघावं लागते. त्याच्यामुळे आजकाल ट्युशनच ऑप्शन निघाले पॅरेंट्स ला कळत नाही काही
आणि पॅरेंट्सला तेवढा वेळ कुठे आहे हो सगळ्या गोष्टी म्हणजे आईवडला घरच्यांना कुठे वेळ आहे तेवढा अभ्यास करून लेकरराना शिकवायला. आणि ट्युशन मध्ये शिकवताय तर कशासाठी पैशासाठी शिकवणारच त्यांच त्यांच ते एक सोर्स ऑफ इन्कम नाही ना त्यां म्हणजे पैसे मिळवण्याधन झाल त्यांना आपण आज काल बेरोजगारी एवढी वाढल्यामुळ लोक घरी बसून कमवायचं उन्हात जायचं नको कष्ट नको. असंही नाही की ट्यूशनध्ये खूपच चांगल शिकव तात म्हणून असंही नाही की त्या मॅडमला लईच काही येतं म्हणून तिलाही काही येतच नसेल ना
हो ना हो ना
त्यामुळ अवघडच झालं पण कार्यक्रम फीस तेवढ्याच सिल्याबस तेवढाच अवघड ट्युशन पावला पावलाला म्हणजे हे वाढतच जाणार आहे हे थोडी ना कमी होणार आहे.
नाही नाही इथून पुढं तर आणखी वाढतच जाणार आहे आजकाल बरेच बोर्डस निघाले पहिलं कस फक्त महाराष्ट्र बोर्ड एस एससी बोर्ड आता ते सी सी बी स सी बोर्ड निघालाय आय आय बी बोर्ड निघालाय त्याच्यामुळं ना परेन्ट्स लोक मध्ये कॉम्पिटीशन वाढलंय माझा मुलगा ह्या बोर्ड आहे तर माझा ह्या बोर्डला पाहिजे. ते म्हणजे त्यांना काही ईनाच येत नसेल पण फक्त माझा मुलगा मोठ्या शाळेत झाला जायला पाहिजे असं
हम हम हे असंच झालंय ना मग क्रेझ झालाय ह्याचा तर क्रेझ झालाय ना मग
हो ना हो ना हो ना हो ना शोअप माझा फक्त पैशा पैशाची किंमत राहिली नाही आजकाल कुणाला
पण प प प्रत्येक बोर्डामध्ये सिलॅबस वेगळाच असतो, पुस्तकं प्रत्येक बोर्डामध्ये सिलॅबस वेगळा अ पुस्तकं वेगळी, नोटबुका वेगळ्या, म्हणजे वह्या पण वेगळ्याच पुस्तक वेगळे एन सीआर टी बोर्ड
रेन बोर्ड आणि आता आमच्या मुलांना ते ऑक्सफर्डच आलय नवीनच प्रत्येक वर्षी नवीन आणि प्रत्येक वर्षी सिलॅबस चेंज झाला तर मुलांच कन्फ्युजन वाढतंय मग मुलांना लक्षात राहत लक्षात येत नाही प्रत्येक वर्षी जर तुम्ही सिलेबस चेंज केला
आधी कस होत माहितीय का हे एक ना एक अ व्हय ते पण तेच पैसे मिळवण्याचंच एक साधन झालय सिलॅबस बदलला म्हणजे पुस्तकं री यूज होत नाहीत डबल युज होत नाहीत आपण कोणत्या गरीबालाही देऊ शकत नाहीत आधी कसं होतं आपण वाप लेली आपल्याला कोणाचे जुने पुस्तक भेटले तर आपल्याला कितीतर आनंद व्हाय चा का तर आईवडलाचे तेवढेच पैसे वाचत होते की बाबा आता आठ आठ दहा दहा हजाराचे
आणि आपल्याला एबीसीडी तर पाचवी पासून चालू एबी सी डी तोपर्यंत एबी सीडी न्हवतं नव्हता.
इंग्लिश हा विषयच पाच विला आला आणि त्याच्या आधी कोणाला माहितही नव्हतं तिथून आपण इंग्लिश शिकली.
हो ना हो ना हो ना
आता नर्सरीच्या लेकरांना इंग्लिशमध्ये बोला म्हणून पॅरेन्ट्सच्या कंप्लेंट असतात कि पालकांच्या की बाबा आमच्या मुलाला इंग्लिश बोलता येत नाही बाबा आमचं इंग्लिश आहे म्हणजे त्याला कळत नाही. अरे बाबा पण तुम्ही कधी इंग्लिश बोललाच. हा ते मुलगा शाळेतच जातंय दोन अडीच वर्षाच लेकरू ह त्याच्याकडून तुम्ही एवढ्या अपेक्षा त्या मानान मुलं किती चांगलं करतात एवढलं लेकरं कलरिंग करतात म्हणजे बॉर्डर मध्ये करणार त्यांना पण एवढ्या मोठ्या कलरिंग एवढे मोठे मोठे पुस्तकं त्यांनाही आठ आठ हजाराची
किट फोन आता माझी मुलगी पहिलीलाच गेली तर तिला पा च हजाराचं किट आहे आणि मुलगा माझा आता प्ले ग्रुप ला टाकलाय मी अडीच वर्षाचाआहे तेन म्हणजे तरी त्याला हा जार दीड हजाराचं पण काय देणार? त्याच्यात तुम्ही दोन पुस्तकं आणि दोन वह्या त्याच्यासाठी तुम्ही हजार रुपये घेणार त्याच्यातलं त्यांना काय कळणार आहे
काही काहीच कळत नाही वयच नाहीे त्यांच त्यांच त्यांचं त्यांच डोक कं तेचं ब्रेन कधी डोक मेंदू कधी काम करतो एक त्याच्या त्याच्या वयानुसार घेत्यात गोष्टी सगळ्या अस झालंय ना की घालायच त घालायचय शाळेत आणि मग त्या लेकरांवर किती बर्डन येतय बाबा ते त्यांना कळतय का सिलॅब बस म्हणजे त्याच्यात काय दिलंय आईवडिलांना तर अ मत ब कळना पण पोरांना भारी शाळेत घालायच आणि त्यांच्या डोक्यावर एवढं मोठ डोकं ठेवायचं ओज ठेवायचं
गेल रे ते उडून हम्म आजकाल खूपच आवड झाली सलमरी
तेच तर ना मग तेच म्हणते उग काहीतरी पैसा जास्त झाला हो लोक
पैशाला किंमतच राहिली नाही गरीब पण असोत
राह गरीबना गरीब सुद्धा व्याजीबंडी करायला लागला शिक्षणासाठी विचार करा
आता मीच माझ्या मुलीच्या ट्युशन म गेल तर तिथं तिच्या ए क्लासमध्येच मुलगा आलाय मण नवीन त्याच्या आईवडील खेडे का हो राहतात तर त्यांनी त्याच्या मुलाला इथ चुलता चुलती पशी शिकवले त्याच वयक आहे सहा वर्ष तो आईवडलांना सोड राहू शकतो का नाही राहू शकत पण त्यांनी सोडल तो इतका रुडू लागला ्यशन म त्या आईवडलांची त्या आठवणीली होती पण आईवडलांच पण थोडस मोठ मोठ होऊ द्याव ना
हो बापरे काय तर पोटात कालवण्यासारखी गोष्ट आहेऐ
हो एवढं म्हणजे मलाच वाईट वाटू लागलं आता त्याला ते मुलाला बघून तोंड त्याच एवढस झालेलं
कळत नाही का शेवटी चुलता चुलती हे चुलता चुल
हो ना हो ना पण ते म्हणजे त्यांना पण असं आहे की त्यांना पर्याय नाही कि ते इथं येऊन राहू शकतात
बरोबर आहे पण लहा नाही कि लेकर रो
हाग त्यांनी थोडं आणखी दोन तीन वर्ष द्यायच होत तिथच नंतर तुम्ही टाकायच होत खेडेगावात राहून त्यांनी पण आता सीबीएस ची शाळा आहे आजकाल आईवडलांचं पण डोकं माझे माझ्या जा आवचा मुलगा ह्या शाळेत शिक तो ना मग माझा पण ह्याच शाळेत शिकायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं चालूय
हे चुकीचं आहे ना मग
हो ना आपण आपल्या लेकरनाांचं पण त्याच्यावर आता किती वाईट परिणाम होईल एवढ्या लहान वयापासून की बाबा माझे आई वडील शिक्षणात तरी लक्ष लागेल का नाही ना लागत हम्
मला हच अवघड झालं बाबा
कठ त मा य अवघड आजकाल खूप
खूपच अवघड झाले हो हे लोकांना कळत नाही बाबा बा कमीत कमी जला कळाला त्याला तर ह्या गोष्टींची काळजी घ्यावं की पोरांना एवढ्या लहान वयात
शा हा आता माझेच व वडील म्हणजे टागवाल ते मी हे माझ्या मुलाला शाळेत टाकलं तू कशाला एवढ्या लवकर टाकलीस त्याला त्याच्या मी परिणाम होईल अस वगरे रागवायले होते मला आता त पण मी म्हणलं काय होले माझी मोठी मुलगी शाळेत गेली की ह्याला करमत नाही मग घरी चिडचिड करतो पण जरा शाळेत गेल्यावर आपण अभ्यास नाही पण फक्त खेळणं डब्बा खाणं त्याच त्यान हाताने जेवायला शिकल तरी पास आपल्याला
ए
पण पहिलं कस होतं चार वर्ष पाच वर्षाच्या पुढ अंगणवाड्या होत्या पहिला असं नव्हतं की तुम्ही अडीच वर्षाला शाळा वगैर वैर नव्हत्याच ना
हा हा हा हा हा बरोबर आहे आता आपणच आपण सात वर्षाला गेलोतो
हा आणि सहा वर्षाला अंगणवाडी ते पण कुठ तरी खादी असायची ते पण जास्त नव्हतं
नव्हतं नव्हतं बरोबर
हम्म
तेच तर ना अवघड झाल्यात गोष्टी लोक क म्हणजे मानसिकता माणसाची आपल्याला सात वर्षाला पण चालल आजी म्हण कशाला घातलं पुरीला एवढा लोक शाळेत काय गरज होती तिला नागपुसालाय नाही शाळेत घालून ठेवलं लेकराला असं म्हणायच्या आधी आता नागपुसाला येऊ न येऊ नाही त्याच्या पांडी मध्ये काही होऊ पाठवायचं शाळेत तिथं धोत्यात बाया तिथल्या
आणि मुलींना म्हणजे युनिफॉर्म पण एवढे टाईट झाले त्यांच्या शरीरापेक्षा त्यांच्या युनिफॉर्म ना जास्त झाुनिफॉर्मच वज त्यांच्या दप्तराच वज त्यांच्या म्हणजे वजनापेक्षा जास्त ते लेकरांना कम ेबल नाहीये पण काय करतील त्यांना पर्यायच नाहीे ना त्याच्यात त्यांना ऍडजस्ट वक्त
हावच लागतंय त्याच्यामुळे तर येत न सगळ्या गोष्टी हम्म बाकी सगळं ठीक असो आपण तर प्रयत्न करू आपली मुलं एवढ्या मोठ्या सिलबसमध्येध्ये सफर करून नाही बाबा त्याची काळजी करून त्यांचे कन्सेप्ट क्लिअर करून देऊन येईल
हो ना कर नाही त्यांना टेन्शन देण्यात उपयोग नाही तुमची कपस जेवढी आहे तुम्ही तेवढं करा
हम्म चला तुम्हाला बोलून छान वाटलं बरं का
हो हो च थँक यू चला हा